हा ह्याला येतोय येतोय पाचवडला कशाला गेलेलास?
अरे ते अ पॉलिसी काढायच होतं एकाचं टम इन्शुरन्स तिथं आज बोलवलेलं ह मग म्हणलं तिथं जाऊनच करावं
हां
हम्म त्याला भेटून पण होईल म्हणलं लय दिवस झालं भेटलोच नव्हतो त्यामुळे आम्हाला भेटून पण होईल पॉलिसी पण काढू.
हा हा
गेली तिकडं काढली आणि आलो
किती लांबाय तिथनं पाचवड
पाचवड इथं नाही म्हणलं तर पंचवीस हा पंचवीस एक किलोमीटर असल
होय हा तिकडनंच महाबळेश्वरचा रोड तिकडंच आहे ना
हो आहे की तिथून तिथूनचं आतमध्ये गेले की वाई वाईकडून मग हेच आहे तिकडं
आपण आपण एकदा रात्रीचं आलतो त्याच मार्गे आलेलो काय?
तीथं हायवेला लागलो ना तिथेच पाचवड
हां हां हां आपल्याला उशीर झालेला
भुईंगच्या अलीगडचा स्टॉप म्हणजे पाच
अरे आपण त्यावेळी ते रात्री उतरलो कनाही ते ह्याच्या समोरचं आलतो का आपण ते कुठलं? ते का काय आहे कि ते कुठलं हा ते हे रे अं प्लेट वगैरे खेळत्यात कि ते
मॅट्रो गार्डन्स
हा मेट्रो पास्नं आलतो का आपण
होय होय
रात्रीचं
हो रात्रीच
एकदा आपण बघ मला वाटते नऊ साडे नऊ ला खाली आलो
होय तेव्हाच की तिथूनचं आलतो
हा मग तिथून डायरेक्ट आपण पाचगणीला उतरलो.
पाचगणी मध्ये पाचगणीतून आपण वाईमध्येध्ये आलो आणि वाई मधून पाचवड
हा बरोबर बरोबर मग ते आता आपण परत मॅप्रो पासून रिटर्न वर गेलो ना
हो आता रिटर्न वरती गेलो
हां
ते आपल्याला या्यायला जायचं होतं ना रायगडला त्यासाठी मग आपण
हा
तिकडून मॅप्रो गार्डन बसून डायरेक्ट इकडे गेलो
परत गेलो आणि त्यावेळी आपण खाली आलो पाच गणीला आलो ते मॅप्रोच्या समोरून खाली
हो हो
हां
म प्रफोशन स्ट्रेट आलं की पाच गणी येतं
हां
आणि पाच गणीतून खाली वाई असं
हा हा हा हा माझ लक्षातच नव्हत रे ते काही पर आत्ता आठवलो मला त्या आपण आपले महाबळेश्वरची अ पॉइंट किती तर राहिले बघायचे
पॉईंट तिथं भरपूर आहेत बगल तेवढं कमीच आहे
तेच की आपले राहिले त्यावेळी आपण तिकडे रायगडला जाणार असल्यामुळे आपले पॉईंट राहिले माहि
हा हा होय
ल कायत ते विल्सन का आलसन का आहे की ते तो पॉईंट परत इलेव्हन
ऑर्थर सीट म्हणून आहे किंग्स चेअर असं आहे
हा मग त्याला फक्त हा सनसेट पॉईंट मग त्यावेळी काय करायला पाहिजे फक्त ते पॉइंटच बघायला गेलं पाहिजे
नाही मॅप्रो गार्डन मध्ये एकदा गेलं क नाही
हां
तिथन दोन तास काय हलत नाही कोण आपल्याला किती ती वेळ वेळ लागला त्या पेपर गार्डन मध्ये दोन तास तरी सहज केले
हा जायच परत ते अ तिही राहिल तिथलं काय ते ते काय म्हणतात ते ते वीस सेकंद का दोन मिनिट होल्ड करायचं होत काय काय देत हो तरी ते
हा हा हा त टडी
हा
तिथं आला असता फिरच
झालं असतं झालं असतं त्यांना फक्त वीस सेकंद होल्ड करायला पाहिजे होतता घेऊन आला असता
तयार झालेेल कसं तर
आधी नाही म्हणत होता आणि परत वीस सेकंद ह
ह ह
आत्ता आलाय बघ खेळून पावसात ना फुटबॉल खेळून आला फुटबॉल
फुटबॉल होय नव्ह, नव्ह बॅट वगैरे नेत जाऊ नको पावसात फुगल.
हा, आता पावसात नाहीत नेत, नेत नाहीत.
हम्म
पाऊस तिकड झालाय काय आज?
झालाय की भरपूर झालाय.
होय.
हम्म
हिकड पण पाऊस, जास्त झालाय पाऊस.
नंतर एक किती पाच वाजता उघडलं.
हा,
मग गेलो गाडीवरून.
होय.
हम्म
हा, हा, हा, हा,
आणि हे विचारत होती राजेश्वरी.
काय?
पैज काय करणार आहेसा?
हा तिला म्हणाव आधी होऊ दे तर. चालू, चालू दहवी चालू झाली का म्हणाव.
तिझा अभ्यास संपलाय सगळा.
होय काय?
हा,
हुशार आहे, चांगले मार्क पडतील.
पाडल, पाडल ती पार पाडल आपल्याला पैज द्यायला लागणार आहे तिला मग. हा, आ आणि ती पॉलिसी कि कशी आहे? म्हणजे, क किती वय झाल्यावर किती आहे?
अ तेझ काय पंचवीस होत. वय त्याला किती आ आपलं एक तेवीस हजार आलत प्रीमियम वर्षाच.
वर्षाचा तेवीस हजार कमी आहे म्हणजे महिन्या
व्हय कमी आहे. महिन्याला मंथली घेतलं तर जरा महाग पडत ते. त्यात एक्स्ट्रा पैसे वाढत्यात. मग,
अ, आता तेवीस आहे ना, म्हणजे त्याला साधारण आता दोन हजार-एकोणीसशेच्या आसपास आले त्याला.
होय मग तर नाही तो मंथली नाही त्यान अन्युअलीच घेतलं. कारण की मंथली जरा जास्त येत होत. कारण की मंथली आता समज, अ किती रुपय भरायचे होते. बावीशे पन्नास कितीतरी होत बावीशे पन्नास मग तस जास्त जातय ना मग त्यामुळे अन्युअल घेतलं त्यान आणि म्हणला वर्षाच्या वर्षाला भरतो.
हा, हो किती वर्षाची टर्म आहे.
ते त्याच इथून पुढचे पंचेचाळीस वर्षे.
पंचेचाळीस म्हणजे सत्तर.
हम्म हो, सत्तर वयाच्या हा, बरोबर सत्तर, सत्तर का ऐंशी.
हा, म्हणजे अ ते रे काय म्हणतात त्याला प्रीमियम परत मिळतो
अ प्रीमियम नाही त्याच्यान ते घेतलं नाही कारण की टर्म इन्शुरन्स घेताना ना आपण रिटर्न प्रीमियम कधीच घ्यायचा नाही कारण की आपल्याला ते किती रुपये होतात त्याचेे अठ्ठावीस गुणिले बारा आपलं सॉरी तेवीस हजार गुले बारा किती होतात एक अडीच एक लाख रुपये होतात
हां
अडीच लाख हा बरोबर अडीच लाख रुपये होतात ते चाळीस वर्षांने भेटल्यावर काय उपयोग आहे त्या अडीच लाखाचा पुढत चाळीस वर्षात
हो कायच उप
आणि ऐंशी वर्षापर्यंत कोण जगतोय आता
होय ते पण आहे
त्यामुळे ते नॉमिनीला भेटतात
हा पण लवकर जर काढली की नाही तर त्याचा म्हणजे एवढाच फायदा की त्याचा हे कमी बसत्यात
प्रीमियम कमी बसतोय आणि हेल्थ इशू पण काय नसतात लहान वयात हेल्थ इशू नसत्यात त्यामुळे पोलिसी काढताना काही प्रॉब्लेम येत नाही
नाई हा
ह, ह
आणि हे काय म्हणायस त्याला अ प्रीमियम कमी बसल्यामुळे आणि सुरक्षा पण लवकर चालू होते ना
हो
हा मी मध्ये मघ ह्याची केलेली बजाज मला पण चांगला मिळाला
बजाज स्ट बजाज बजाज अलियानस
हा, हा
चार्ज लाईफ
हा बजाज आलाइनज लाईफ काय ना त्यांचा हा
होय का
हा मग ते परत कसं माझं हे वाढणार होत ना प्रीमियम वाढला असता हा प्रीमियम वाढला असता मग मी करून टाकला लगेच
ती तीन, तीन हजार रुपये वाढतो दरवर्षी
हो दरवर्षी तीन वाढते का
ज्या म्हणजे दरवर्षी जर लेट केला काढायला आत्ता काढला तर पुढच्या वर्षी म्हणजे सलग पुढ ते बारा वर्ष तेच प्रीमियम राहणार
हा बदलत नाही काय
प्रमियम नाही, नाही हेल्थ इन्शुरन्सचा बदलतो
हा आता तरी जीएसटी कमी केल्या म्हणून चांगलं झालंय हा जीएसटी कमी झाला ना त्याच्यामुळे चांगलं आहे नाहीतर त्याचं हे वाढलं असतं दोन अडीच हजारचा फरक वाढला असता
हम्म
अठरा टक्के जीएस आठ हा, आणि ते गाडीच काय झाल तुझ्या?
केल कि ते
केल का काय म्हंटल काय?
केल केल नाही काय म्हणला? करून दिल गेल्या गेल्या लगेच.
हा आणि ते होते का सर ते जे हे आतला तो पार्ट
हो, होता की त्यांन करून दिल सगळ नीट बसवून दिल
हा
म्हणला की आमची चा चुकीये
हा
चुकुन जाल सॉरी म्हणला मी म्हणल तुकी तुमचीच आहे म्हणल
हा
पण तुम्ही आधीच नीट करायला पाहिजे होत म्हणल
हा
हे अस गंडवागंडवी करून म्हणल कस तुमच्याकड कोण नवीन कस्टमर येईल हा मी कुठ बाहेर सांगितल आम्ही कुठे बाहेर सांगितल किंवा तुमच्या डीलरला सांगितल कोण आहे तो तर ते म्हण तुम्हाला ते तुम्हाला नोकरीवर काढून टाकेल की म्हणल.
हा मग काय म्हणला?
हम मग काय नाही म्हणला, सांगू नका कुणाला, तुक झाली म्हणला
ब्रँड कसं होते ब्रँडचं नाव खराब होत ना
ब्रन्ड नाव डीलरच नाव खराब
हो आणि कस आहे आता ह्या एवढ्या मोठ्या गाड्या ते स्तःच एक रेप्युटेशन जपत्यात
होय
त्याच्यामुळे ते हे करत नाहीत आता अ मारुतीच्या शोरूमला वगैरे अ एकदम काळजी असते त्यांची
होय होय
ते मध्ये एक केबल गेली
हा
अ चार्जिंग केबल त्यांनी हे केले त्या बिलातन पैशे कमी केले
होय काय तुझ्या गाडीत होती काय?
हो गाडीत होती ओरिजिनल केबल होती, पैशे त्यांनी म्हटलं माझे केबल कुठ आहे थांबा म्हणले फोटो बघूया फोटो बघितले तर त्या त्यात सगळ जोडलेले फोटो होते ना
त्यांनी पैसे लगेच कमी केले म्हणज हे झाले असल इथं कुठ तर पण काय म्हटले
ओरिजनल होती काय सॅमसंगची सॅमसंगची होती काय
हा सॅमसंग होती किती वर्ष होती माहिती का माझ्याकडे हो माझ्याकड किती वर्ष होती ती केबल जवळ जवळ अं सात आठ वर्ष झाली असतील त्या केबलला माझ्या ती गेली केबल. परत आणखीन एक होती तरी कुणीत असशल ती ह्याच्यात कुठेतरी मी चार्जिंग लावला होता का केबल पडली काय झाल कोणास टॉउक आणि कोणत मागायच नाही इकड तिकड
हा
त्यात त गेली केबल आणि एकसारख्या केबल सगळ्या ब्लॅक कलरच्या केबल होत्या
हो त्या शक्यतोला एककच येतात
हा त्यात गेली केबल
बा बा बा बा
ते नाहीते
नाही ते येतील अजून पुुढून केले नसतील असे हा
हा आता मगाशी गेली ती हो पाऊ सांगितलं सांगितलं सांगित तिला करून दिला आता चालू आता जरी तू कॉल केलास तरी चालतोय बघ तिला
होय
कर की तिला कॉल
करतो की आता ति जा आवरला
हा तुझं पण हो तुझ पण टास्क होईल
हो
हा आता मी जाणार आहे स्वराज ला आणायला जरा
स्वराज ला आनायला एवढ्या उ शिरा
हा ते ह्याला गेलं रे स ते लग्न होत आज हा मग तिकडे गेला आता जाऊन घेऊन येतो उद्या शाळा आहे सकाळी
हो काय हम चालते चालते हो हो चालते हा चालते करतो
हा हा ओके ओके ह